हॅलो. हॅलो हा बोला.
तेच मी म्हणत होते, जिल्हा परिषदला आपणच टाकणार नाही ना.
नाही नाहीच टाकणार.
असेल इंग्लिश तुमच्या केव्हा पासून आलं होतं?
आमच्या वेळ.
हम.
मला पहिली पासून होतं.
ह का. आम्हाला तर मला तर आठवीला येणार असं, सांगितलं होत पण आलंच नाही. म्हणजे, आमच्या शाळेत सेमी इंग्लिश नव्हतं डायरेक्ट.
नाही म आमच्या शाळेत ना, नॉन म- म्हणजे मराठी नव्हतं च. सगळ्यांना सगळ्यांनाच सेमी टाकून दिलेल होतं कारण,
हां.
याला मराठी टाकलं आणि याला सेमी टाकलं असं, करायपेक्षा सगळी शाळाच सेमी करून टाकल.
पहिली पासून?
हा.
मग आत्ता पण असेल ना, ओम पण सेमीलाच असेल ना?
सगळं ओम तर आतापर्यंत इंग्लिश मिडियमला होता, आत्ता काढलं त्याला ना आता सेमी मध्येच तो.
का बरं इंग्लिश मीडियम मधून काढलं?
ते आता इंग्लिश मिडियम मध्ये विषय काय झाला. जस जस म्हणजे होत म्हणजे, मोठमोठा मोठमोठे वर्ग होत होते ना मग. तर ती म्हणजे फी तर नव्हती त्याला एवढी जास्त, पण हेणा. अ- म्हणजे त्याच ते आता तो सातवीला आहे. पण मग त्याच च सातवीच म्हणजे त्याला जेवढा अभ्यास करायला पाहिला, ना त्याने सातवी तेवढा त्याला अभ्यासच देत नव्हते ते.
अच्छा, म्हणजे एवढा रिझल्ट नाही होता, त्याचा काही. त्याला इंग्लिश यायचं, पण त्याला मराठी म बी कळायचा.
आ.. का इंग्लिश वाचता येत का त्याला?
हो ते येतं त्याला, पण मराठीला शुद्ध
इंग्लिश लिहता पण येत असेल त्याला? म्हणजे मिनिंग हा, त्याच मिनिंग त्याला समजत असेल. किंवा मग एखादा सायन्स वगैरेचा, क्वेशन असेल तो त्याला लवकर पाठ होत असेल.
ते, म- ते होऊन जात ना पण मग, त्याला मराठीच आता या आपल्या एखादा शब्द दिला. पण त्याचं आपण कसं लगेच मराठी त्याच म्हणजे, सांगू शकतो अर्थ काय बोल मग त्याला ते स हा शब्द काय, काही त्याला तर बोलता बी येत नाही काही शब्द.
हं का.
म मम्मी म्हणे न को बाई म्हणे मराठी लागेल म्हणे पुढे, एवढा कच्चा राहिला तर कस काय होईल म्हणे. म्हणून आम्ही रा सेमीला टाकून दिलं.
मग आता त्रास होतं असेल ना मराठीला.
होतो ना, मग पहिल्या वर्षाला त्याला काही आलंच नाही त्याला काही, मराठीला खूप सगळ्यात कमी मार्क मराठीला होत. मराठी असे आता सातवीला आहे, सातवीला टाकलं ना आमच्या,
हा.. हा.. मग मरा टी वाचायला इतिहास वगैरे, ते सगळं सेमीला मराठीतून राहतं.
हा. करतो मग आता आता हळूहळू करायला लागला सगळे मराठीत बोलायला लागले समजवायला लागले मग जस इंग्लिशमध्ये तिथ कळायचं आता तसं मराठीत तिथं कळतं
हा मग थोडासा फरक पडला मग
मागच्या वर्षल तर आम्हाला काही रिझल्ट नाही दिसला त्याचा नवीन नवीन होतं एक वर समजायला लागून जात म्हणून पण मग या वर्षी बरा करतोय
म्हणजे त्याचा अभ्यास आहे का पण अभ्यासो आहे का तो
हो हो तर त्याला दिलेल राहिला ना तो करतो पण मग त्याच जर एकदाच म्हणजे झाला बवा मग काही नाही ह् जय म
अच्छा अभ्यास जर आप म्हणजे पूर्ण ठेवत नाही होमवर्क वगैरे ना.
आला का एवढा एवढा वेळ एवढा एवढा तेवढा वेळ तेवढं एवढं करून घेईल आणि ल लगे चालला आम्ही
मुखी रायला
आणि त्यां हँड रायटिंग मध्ये हँड रायटिंग म्हणजे हँड रायटिंगची नोटबुक मग ते शुद्ध लेखन वगैरे करायला लावतात. रविशांत भा
आणि काहीतरी शाळेकडनाच क्वेश्चन देतात की एवढे एवढे क्वेशचन बुक मधनं शोधून आणायचे करून आणायचे मी तर बघत बी तो म्हणजे बघून घेते काय करतय काय नाही पण एक एक उत्तर सुद्धा सांगणार नाही मम्मी सांगणार नाही का मी सांगणार नाही कोणीच बोलणार नाही तुझ सांगितलंय बऊ कर तू नाही दिला का तु दुसऱ्या दिवशी मारतात ना मग हा मग म्हणून क्लास आणि क्लास शाळेतच होऊन जातो त्याचा म्हणजे इथून साडे आठ गेला का डायरेक्ट शला घरी येतो.
हा का मग बाहेर आपलं क्लास फी पण वगैरे द्यावी लागत असेल ना
दोनचा क्लास ती घेतात शाळेत
ह का चांगलंय ना मुंगरी आल्यावरती डायरेक्ट अभ्यासाला बसायच आल्या आल्या
हा हां मग रात्री मला व एक दीड तास जा म्हणजे जानच पडेन मा मित्र सुने पडून जाता म्हणे मला जावं लागेल. हो जायच. जाय भाऊ जाय जाऊ दे. भभस ज ह अभ्यास करून जातो. काय वेळेस.
हम्म घ्याना नाही तर. त मग अभ्यास बी केला पाहिजे बरे ना मग सगळा अभ्यास पूर्ण करतो
उद्योगिक खूप आहे पण त्याश डोक्यात काय काय किडे वळवळ करताना
ही कामा रायला एका टाइमला खेळायला जा ना आणि घरात काही सापडू देत. त्याला फक्त आणि काही ना काही करायचच. दोन फिटिंग का? हा हे बघा इलेक्ट्रिक बॅटरी होती त्या बॅटरीला सोलरची होती ती. त्याने आखी सोलरची प्लेट खोलून टाकली दिदी म्हणे यादत का फॉल्ट आहे मी सुधारवतो होतो म्हणे. आखी प्लेट खोलून टाकली डायरेक्ट अरे आण. उन ठेवलेली होती बर का चार्ज व्हायला सगळी प्लेट खोलून टाकली अरे ब तुला इलेक्ट्रिक. इलेक्ट्रिशन व्हायचंय का तुला? कशाला एवढच फोल खाल करत आगं बघत होतं काय झालं काहीच नाही पण सगळे खोलून ठेवले.
पण मग ती रिपेर झाली का?
रिपेर झाली ती खोलून खोलून नट नट काढून ठेवलेय तिचे दिदी म्हणे फॉल्ट. तस हाय नई म्हणे काही परत जाऊन. होत होती गुचचुप चार्ज पण खोलून ठेवून दिली. आसं लक्ष जोडली का ती? हा त्यानंच जोडली ती. हां ते म्हणजे त्याला बघायचं होत का ते ते काय आ ओ चार्जस कस. काय होतं म्हणे सोलर वर आसं?
आच्छा आम्ही तशी टी व्ही फोडली होती.
हा का?
त्या टीव्हीच्या आतमधे काय मोठा टीव्ही होता बंद पडलेला होता तो. आणि आम्हाला बघायचं होतं या टीव्ही च्या मध्ये काय असतं आसं.
आहा.
मग ती फुडून फुटतच नवती म्हणजे तिचा जो काच आहे ना. टीव्ही चा पुढचा काच जसं तो आसा सहसा फुटत नाई.
नाही फुटत ना.
खूप खूप असा तो जाड होत असतो तो हो
त्याच्यात ना म्हणजे आमची पण टी व्ही एअर भरलेला असतो त्याच्यामध्ये हां हां.
आणि. तो फुटायचाच नाही म आम्ही मागून खोलायला सुरुवात केली सगळी.
म्हणजे बेंद होती का चालू होती टि व्ही?
बंद टि व्ही होती आम्हाला ती भंगारमध्ये द्याय ची होती म विचार केला की ती भंगार मधे देण्यापेक्षा आपण मध्ये काय बघू टीव्ही च्या आतमध्ये.
हां.
म्हणून आम्ही ती फोड फोडली. पण ती पुढून फुटतच नव्हती म आम्ही मागून खोलायचा प्रयत्न केला. म्हणजे पूर्ण अख्खा दिवस
म?
हां मडगाड पण फोडून टाकलं आम्ही. त्याच्या आतमध्ये ना पित्तळ निघाल होत. इतकं पित्तळ होतो ना भरपूर. ते स्पीकर वेगैरे राहतात ना.
हां हा हां मॅगनेट वगैरे पण असेल कि चांगलं.
हां मॅग्नेट होते भरपूर त्याच्यानंतर परत पितळ होते. पितळ इतकं निघालं होत ना. आणि ते सगळं झाल्यानंतर मग आम्ही तो काच पण फोडण्याचा प्रयत्न केला. शेवटी तो फोडलास? हां फोडला ना आम्ही तो. म्हणजे तो मोकळ्या जागेवरती नेला आणि घरात टि व्ही ओपन केली होती. तेव्हा पुण्याला होतो आम्ही मग आम्ही
मग आम्ही टेरेस वर गेलात.
खाली गोणी टाकली त्या गोणीवरती ते टीव्हीचा कास ठेवला आणि त्याच्यावरती दगड टाकला. त्याच्यातून आवाज बाहेर निघतो?
धडाम कन फडून टाक
हा पण आहे ना तो आवाज बाहेर निघतो त्याच्यात.
आवाज यतो का?
हम्म आवाज निघतो. म ती ए हवा राहते ना त्याच्यात एअर अस तो तो आणि एअर बाहेर निघतो तो असं. तुझं झालं जेवन?
हो झालं ना.
मम्मी गेली असल शेतात?
नाई मम्मी घरीच आहे. शेंगा फोडत होते आत्ता. पेरणी हो कपाशी.
तू जाते का मग कपाशी तोडायला? नाही का.
नाही.
मग बाया लावूनच कपाशी तोडत असणार ना. मग लगेच जाऊ देता का ग मार्केटला ती कपाशी?
नाही ना. घरात मग कपाशी तोडून धुवायचं. दोन वेळेस धुवुन घरात म्हणजे बोध्र्यांमध्ये भरून आणायचि मग - - घरात ठेवायची मग मार्केटला काय भाव हाय? काय नाही? त्याच्यावर वाढला दोन हजार, तीन हजार झाला, मग आपल्याला वाट नंतर विकाय.
माझ्या मामाने मागच्या वर्षी लावली होती पहिल्यांदा. त्याना हौस होती कपाशी लावायची. पण काय एवढं त्याला इन्कम मिळालं नाय त्या कपाशीमध्ये. काहीच इन्कम भेटला नाही एवढा.
पशी कशी है ना कपशी? जास्त लावली तरच तिचा इन्कम आणि वेळेवर तिला रुटीनने रुटीन वगैरे म्हणजे रुटीन पाणी, खत असं.
पण ना तिला भाव नाही मिळाला त्याला असं का ते त्यानी साचून बी ठेवली होती.
भाव बा वर्स, मग तेच सांगते मीे शेतीमध्ये पिकवलं तर खूपये. पण जर भाव नाही भेटला ना काहीच नाही.
ह. ते तर आहेच.
हच्
ह.
मग, मग आपले स्वतःचेच खायचे वांदे होऊन जातात काय खायचं. काय करायचं? आपल्याच निघायला मागून जात. आणि कपाशी हा सीझन केव्हा अस नेमका दिवाळीच्या वेळेस असतो म्हणजे दिवाळीमध्ये घरात अस कपाशी
हम्म.
तेव्हा जर तीला भिव नस ला तर मग काय नाही आपलं आपलं पुढच भांडवल बी तयार होत नाही घरची दिवाळी पण निघ
मग तुमच्याकडे कांदे लावता का? लावता ना? उन्हाळ्यात, पाणी नसताना म्हणून विचारलं मग.
नाही तस मग विहिरीत पाणी अस जेवढं - - जेवढं पाणी त्याच्यानुसार लावायच किती.
असय हे का. ठीक के चल. झाले आपले माझे चार झाले, तुझे चार झाले. आज पूर्ण करून टाकतू पण. कुणाला शोधून. ठीक के. हा. हा. बाय. बाय.